बाय घरी आहे आपफणारचीी गात.
नाही नाही घरी आहे आपल्या
हम् किती वाजता आली तू मग घडून निघालो ना.
कोण मी काय?
हम्म
मग टाइम तर नाही पाहिला पण घरी आल्यावर पहिले ते नाश्ता आणला होता ना ते नाश्ता खाल्ला
हम्म
हा आणि तुम्हाला फोन लावला होता मग
हम्
हम्म
बटल वाट पाात झोप लागली ती अंग भाारी झालं तर पुठं झोप. असं म्ह जो. ह मग जेवलो ना अंग टाकल होत झोकला. मंग उठल डबल म का हात पाय दू ज महेर मंगपळेे लालो हहे
मी खाल्ली ती ना काही खाल्ले नाही दोन तीन खाल्ले म्हणे मम्मी मला का नाही खायचे म्हणे
होन
अं खाल्ली नाहीतीि ना नंतर खाईल म्हणे मी मग
भुरजेवती का
हो
म नाही खाल्लीला जेवढीच्यासाठीठ दि दिवस